ला काय नाही.
करायला.
होय आवरल. की तुम्ही
आहे की मस्त.
हा काय चालय?
काय नाही बघ निवांत. जेऊन काय फिरायला आलासा शतपावली. ह रोजच जेव ज होयजेवलेम मी पण लागले घरात नाही फिरायला हा. स्टडी. आवरून गेलीस होय फिरायला. हा हा. काय चाललंय मग आता.
काय नाही अभ्यास दहावी चालल्या.
हा हा. मला जरा पनीरची रेसिपी सांगणार काय तू पनीर छान बनवतेस असं ऐकलं मी.
हा.
मला जरा पनीरची रेसिपी सांग की.
पनीर पहिल्यांदा आपण जर तुम्ही काजू टाकणार असाल तर ते काजू आणि पनीर पहिल्यांदा तेलात तळून घ्यायचं.
तळून घ्यायच. म्हणजे मीडियम मध्ये तळून घ्यायचं का असं साधारण म्हणजे उब लावून घ्यायच कसं घ्यायचं तळून.
पूर्ण अस त्याला चॉकलेटी कलर येई तोपर्यंत तळायच म्हणजे जास्त चव लागत्या त्याला हा त्यानंतर कांदा आणि मिरची कांदा मिरची टोमॅटो ते गरम पाण्यात उकळायचं.
उकळायचं. ह्. हा.
गरम पाण्यात उकळल्यानंतर मग ते तेची ग्रेवी करायची.
ग्रेवी हम हम् त्या ग्रेवीत आणि काय दुसरं घालायचं - - का?
नाही. आलं, लसूून घातलं तर चालेल.
हं.
आलं लसूण - पण ते आलं लसून - - पाण्यात उकळवायच नाही.
म्हणजे ते शेवटला टाकायचं. ह. ज
कांदा, मिरची, टोमॅटो, आले, लसून हेची पेस्ट करायची.
ह.
मग आब - - बारीक का - - कांदा किंवा आवडीनुसार कसा पण चिरायचा तेल टाकायचं त्यात ह तेल हा जिर मोहरी - -
अ खडे मसाले टाकायचेत - -
हा खडे मसाले होय.
हा.
त्यानंतर कांदा वगैरे तेन टाकायचं.
म्हणजे आदी तेलात ते - - कांदा तेन टाकून भाजून घ्यायचा आणि मग
हा ग्रेवी टाकायची हा ग्रेवी पण जरा जास्त - - त् वेळ शिजवायची.
म्हणजे तेल सुटस्तो पर्यंत. व ह.
आणि मग नंतर मसाला व्यवस्थित भाजला की मग त्यात पनीर आणि काजू टाकायच ते.
हा हा मग ते मसाला चटणी मिठं तेन कधी घालायच?
आपण ज्यावेळी ती ग्रेवी - - टाकणार त्या त्याच्यानंतर - -
हा हा ते आधी ग्रेवीत पहिल्यांदा मीठ टाकाय - - च काय?
हा त्यानंतर गरम मसाला - - चटणी वगैरे.
हा हा हा.
त्या ग्रेव्हीत आपण का ग आपण पाण्याऐवजी दूध - - पण घालू शकतोय.
म्हणजे दुधात.
हा.
ह साखर टाकायची का?
हा याला शेवटला साखर जर जास्त तिखट असं वाटत असेल तर.
हा हा.
काय मग काय स्पेशल?
तेच काय नाही आता म्हटलं उद्या पनीर रेसिपी तू करतेस म्हटलं. तर म्हणाल सांग. अ बघूया तर तू कशी करतेस तुज्या स्टाईल न एक दिवस करून बगूया. सगळी जण म्हणतीत तू छान करतेस. तू छान करतेस. टोनींग बघितलं. मी कशी करते माहिती आहे पनीर रेसिपी.
हा.
आधी कांदा टमॅटो ते तेलात भाजून घेते. मग त्याची ग्रेवी तयार करते. नंतर म्हणजे त्याच्यात आलं लसूण कोथंबीर ते टाकून त्याची ग्रेव्ही तयार करून घेते. म तेल कडई मध्ये तेल घालतोय मग ते तेल गरम करतोय. तेल गरम झाल की त्यात खडा मसाला म्हणजे खडा मसाल्यामध्ये काय तमालपत्र परत दालचिनी द दगडफूल चक्रफूल लवंग, मिरची म्हणजे ते खडम मसाले सगळे आहेत ना. ते जिरे, मोहोरी कडीपत्ता ते घालतय नंतर मग बारीक चिरलेला कांदा मग ते कांदा भाजलाय कनी मग साधारण चटणी घालायच म्हणजे चटणी घाातली क असं लाल म्हणजे कट ते न येत चांगला. मग चटणी घातली क आपण जी ग्रेवी तयार केली आहे ना. ती घालायच. आणि ते त्याला तेल सुटस तोपर्यंत ते भाजायचं. मधे ह्यात जरासे मीठ टाक. करायचं साखर टाकायची ते ग्रेवी भाजली कणी मग त्या आपण काजू घालायच असेल तर ते काजू तळून घेतोय. पनीर तळून घेतोय कारण का ते पनीर जर तळल क नइ ते रबरा सारखं लागतय त्याची चव जात्या, तसं पण तळल्या पण छान होतय, कारण मी तसे घालतोय म्हणजे पनीर आधी मग ते काजू तळलेले आहेत कणी ते घालायचं. आणि म ते वट्टान मॅपको असत्यात ना. ते घालायच ते पाच दहा मिनिट त्यात शिजवायचं मग ते पाच दहा मिनटं झालेत कि मग त्याच्यावरती कसुरी मेथी कोथिंबीर टाकायची. आणि दोन मिनटे ते शिजवायचे. त्या नंतर मग शेवटला पनीर टाकायचं. पनीर टाकात आणि पाच मिनिट तर शिजवायचं झाकण काढायचं मग एक चमचा तूप घालायचं. मग तूप घातली की आणि दोन मिनट
वाफवायच त्याला.
तूप घातले की एक दोन मिनिटं शिजवायचं आणि गॅस बंद करायचा.
हा हा, तुम्ही पाणी घालताय का दूध.
अ नाही पाणीे शेवट जरा जरास पाणी घालायचं म्हणजे काजू आणि ते मेपको आहेत ना. ते शिजायसाठी पाणी घालते. आणि जे म्हणजे पनीर मसाला आहे ना. तो दह्यातून किंवा साईतून किंवा दुधातून म्हणजे घालतोय ते मिक्स करून, म आपण ते ग्रेवी विकतचा पनीर मसाला. ती ग्रेवी करते ना आपण तर चटणी मीठ हळद टाकतोय ना. तेव्हा ते टाकायचं. ज.
हा हा.
ते एकजीव झाले कणी म ते म्हणजे आता ते ग्रेवी भाजली कणी मग त्यात हळद जराशी चटणी आता आपण आधी टाकलेलीच आहे म ते हे केलेलं म्हणजे दुधात किंवा ते दह्यात किंवा शाहीमध्ये मिक्स केलेला मसाला घालायचा. आणि म ते हे करायचं मग ते एकजीव झाले कि मग काजू आणि मेपको ओतायचं आणि थोडस पाणी ओतायचं अर्धा कप किंवा एक कप आणि मग ते झाकण ठेवायचं पाच दहा मिनिटं ते शिजवायचं कारण का मेपको शिजायलागत आणि जर पनीर त्याच्यासोबत शिजवली की पनीरचा म्हणजे पनीरचा कुस्कुरा होते म्हणजे बुका होते म पनीर शेवटला टाकायच.
हा हा.
ते झाले कि मग आपण चपाती सोबत खायच किंवा भाकरीसोबत खायचं कस्तुरी मेथीमुळे तर चव लय भारीे येत्या त्याला पनीरला. करून बघ तसं पण छान होते पनीर. आता उद्या तुझ्या स्टाईलच करतो. आणि तु माझ्या स्टा
बर बर काजू कुरम्याला पण हीच रेसिपी.
अ काजू कुरम्याला नाही काजू कुरम्याला वेगळी काजू कुरम्याला कस करायच अ कांदा आणि काजू कनी गरम पाण्यात घालायच म्हणजे हे करायच गरम पाण्यात अस उकळून जरास उब लावून घ्यायच आणि ते म्हणजे ते बारक करायच मग एक टॅम एक टॅमॅटो कनी हे करायचा, म्हणजे का तो टॅमॅटो तेलामध्ये भाजून घ्यायचा.
हा.
ते कांदा ते तिची वेगळी पेस्ट करायची आणि टॅमॅटोची वेगळी पेस्ट करायची आणि आल लसुण पेस्ट तिची वेगळी पेस्ट करायची.
म्हणजे, तीन पेस्ट करायच्या?
हम्म, आल लसूण पेस्ट वेगळी, टॅमॅटोची पेस्ट वेगळी, कांदा आणि काजूची पेस्ट वेगळी. म. त्या तेलामध्ये तेल तापत ठेवायच म्हणजे तेलात म्हणजे आपल्याला लागल तेवढं तेल घ्यायचं. काजू तळून घ्याय आणि ते जर जास्त तेल होत, होत असेल तर ते कमी करायचं. म त्यात ते म त्यात खडे मसाले घालायचं सगळं म्हजे दालचिनी, तमालपत्र, लवंग, मिरी ते चक्रफूल तेन घालायच. जिरं, मोहरी आणि कडेपत्ता ते घालायचं. ते हलव्याच, जरासच भाजाय, एक एक पंधरा वीस सेकंद भाजायचं. त्यात बारीक चिरलेला कांदा त्याने काय घालायचं नाय. म आता आपण ती टॅमॅटो ची पुरी ती डायरेक्ट ओतायची आणि मग कांदा ते कांदा न काजूची पेस्ट केल्या न ती ओतायची ते तेल सुटस तोपर्यंत भाजायचं आणि जस आपण पनीरला कस दुधामध्ये नायतर द ह्याच्यात शाळेमध्ये मसाला करतोय. तस. ते तो पण कुरमा, काजू कुरमा मसाला मिळतोय ना? तो दुधामध्ये न तर दह्यामध्ये असं हे करायचं हलवून ते वतायचं ते भाजले की तेल सुटत सुटूस पर्यंत पण ते भाजले की जरा साधारण चवीनुसार चटणी आणि हळद जराशी मीठ टाकायचं आणि ते भाजूस तोपर्यंत जरा हे करायचं ते भाजले की जराशी साखर टाकायची आपल्याला चवीनुसार. आणि बारीक चिरलेली कोत कोथंबीर आणि कसुरी मेथी म्हणजे कसुरी मेथी हाता अशी बारीक कुस करून टाकायची. म ते दोन ते तीन मिन त ते मसाला म्हणजे ते गिरवी ते सगळं अस भाजून द्यायच आणि शेवटला म्हणजे काजू टाकायचा काजू टाकायचा आणि दहा पंधरा मिनिट ते शिजवायच. आणि मग शेवट पाच दहा मिनटांन कणी तूप टाकायचं. आणि तूप टाकलं दोन तीन मिन शिजवायचं मग ते छान होत तस.
काजू कुरम्याच्या मसाल्याऐवजी आपण गरम मसाला किंवा मॅगी मसाला अस काहीतरी टाकलं तर चालतय.
मग गरम मसाला हा का मॅगी मसाला नाही सोड. खरं गरम मसाला चालतोय बघ गरम मसाला पनीर मसाला ते चालतय. ते चालत जरा आपल्याकडे काजू कुरमा मसाला अवेलेबल नसल्या कणी पनीर मसाला आणि गरम मसाला चालतय आपल्याडे धन पावडर, जिरे पावडर असले असली तरी ते पण चालतय ते ऍड केलं तरी पण चालतय ते टाकलं तरी पण
मग तुम्ही गरम मसाला दुकानातून ते विकत आणताय की सगळ्या मसाल्यांच्यापासून तयार करताय.
नाही ते विकतच आणते म्हणजे ते घरात तयार करत नाही कधी विकतच आणते. पाच रुपयाचा किंवा दहा रुपयचा अस एकदम विकत
हा हा मग त्यात सगळे मसाले असतात काय.
हो असत्यात की. ते काय एवढे काही हे नसतय सोड खर असतयच एक एक जण एका एका कंपनीत चांगलं नसतय एका एकाच असतय भरपूर कंपनीत गरम मसाल्याचे तर तुम्ही कसं घरात करता? सकाळ कार आणतायसा.
नाही घरी करतोय आम्ही.
हा हा म्हणजे कसं खड्या मसाल्या
हा सगळ खड्या मसाल्या आन त्याची पावडर
ते भाजून पावडर करायच.
हा
हा चालतय चालतय कर मग स्टडी. उद्या करते आणि फोन हा. हो.